हॅलो
हां
काय म्हणाल तो तुझा फोन कट झाला मधीच.
भाई तिथे बोटीचं मिशन केलस जिथे
नाय रे
हा मी जस्ट करायलो भाई लय मारत्यात ते मल्टीप्लेयर येतय खेळायला.
नाय. नाही येत.
होय काय.
ते सगळ आपण आणाय लागतय
अरे मल्टीप्लेयर येतो का खेळायला विचारत होतो रे.
अर नाही रे ते आपण सिंगल प्लेयरमध्ये आणायला लागते आणि मग मल्टीप्लेयर चालू होते बाबा.
ते आणून मल्टीप्लेअर होणार?
व्हय. मी तर अजून आणायलाच लागलोय.
शीप आणलीस काय ती?
कुठली?
आं
ती अशी पुढ सारखच तोंड हाय ती?
हा दात्र्या आहेत तिला.
नाय नाय.
आन जा ना एकदम मजा येते आन जा.
मी तिथपर्यंत गेलेलोच नाही अजून.
मग ती दुसरी वाली आणलियेस काय?
शीप कडे गेलेलोच नाही.
जाण एकदा भाई.
नाही रे मी चालूच नाही केली. एकदम ते तू मा खाल्लास
अं
त्यामध्ये डोक पण दुखायलय. माझ डोक दुःखालत म्हणल त्यात तू माती खाल्लास. त्यामुळे अजून डोक दुखायला लागल माझ.
जरा विषू आवाज लय बारीक यायला लागला.
अरे बारीकच येत असतोय आता आवाज.
भाई त्या हेच्यात सांगू तुला. काय सांगू तुला भाई जाताना मग अमुक फुल घेऊन जा. आणि हेवी आर्मर
का?
कारण मगाच पासन काय विषय भाई विषय सांगू तुला घेऊन मध्ये थांबतात तू समुद्रात घेऊन जाताना. व्हॅन थांबत्यात वरन फायरिंग करत असतात त्यात माझी दांडगी हाऊस काय सांग. प्लेन मला डॅमेज द्यायचेत ना मग मी
हम्म
मी ठरवले की आता प्लेनवाले ना
लेन आणायचे.
भाई मिशन कॅन्सल झालं ते.
वा. नाच चालवाय घेतलाय.
आणि लय लय वेळा मेलोय रे.
परत जा आता.
मिळणार
परत मी एकदम रिलॅक्सय भाई. मी आत्ता मम्मीला दवाखान्यात नेऊन आणणार. बाहेरच वातावरण बघणार. बाहेरचं वातावरण बघणार. जर पाऊस पडत असला तर झोपणार.
बाहेरचा पाऊस बघणार. विषय प्रॉपर ऊन पडलय भावा.
भावा नाही रे भावा ऊन पडायला. अरे कुठल्या जगात आहेस ऊन पडलेय?
ऊन आहे दादा. इथे तर आहे ऊन.
अरे इथे नाहीये भावा ऊन?
पाऊस भिंबारलाय. बांबरलाय भिंबारलाय म्हणलो.
मला काय म्हणायच आणि काय होईल आता आपण गेलो तिकडं बरशाकड जात मला वाटेत पाऊस आला तर मायाकड रेनकोट नाये रे? त्याच काय करणार? काय झाल?
हा म्हणलो. जरा कामाच पण एक बघाया पाहिजे? विशा हा. काय रे कॅश मध्ये कोण नाय ना?
तू गांधीनगरला कधी जाणारेस?
संध्याकाळी.
कसं जाणार आहेस?
अल्ट्राज
ओ भाईसाब रिचनेस.
हम्म पाचशे रुपये आहेत. मी म्हणाल तो मला दहा तारखेपर्यंत तर ऐक की
ह्म्म.
तीस चाळीस ची जोडन्या करायला लागतीया म्हणजे झालेली पण ते दादाच भांडण झाल्यामुळे कसं पैशाचा तर काही संबंधच नाही सोडत त्या. त्या हात वर केळलं बरं.. शुभ्याला एक पाच म्हणजे पस्तीस हजारची जोडन्या कराला लागत्यात. म्हणजे पस्तीस ते चाळीस हजार.
अन ती कशी करणार?
तेच विषय चालला पण कॅश मधलं असलं तर.. दोन तीन दिवसातचा दिस करतो. पण जो आल तो म्हणतो लोन करायच आमच.
अरे आता माणसांना कळले रे ते लोनमध्ये ते म्हणजे कंझ्युमरचा बऱ्या पैकी फायदाये ना त्यात?
आ..
कंझ्युमरचा फायदाय ना?
होय पैसे वापरायची गरज नाहीरे ले?
हा एकदम इन्वे्स्ट करायला लागत नाही ना? पैसा.
हप्ता म्हणणार काय दोन तीन हजाराचा हाय. भरत बसू. भले ते चार पाच हजार रुपये ज्यादा गेले तरी काय वाटत नाय? एका दृष्टीने परवडतय पण योग्य
तरी पण तू लोनच केला असतास भाई?
आ..
तू स्वतः घरात जरी करणार असतास तरी मी तू लोनच केला असता.
नाही हा मी बी केल बर पण मी हा सांगता येत नाही माझ मी शक्यतो लोन अवॉइड केल असत. लोन वापरल असत मी नाही लोन काय भरोसा नाही माझा काय मी काय पण करील.
डोक्यावर परिणाम आहे माझ्या झाला.
तुझ्याकडे जर मी म्हणतो तुझ्याकडे एक चार लाख रुपये आहेत.
हां
बोल काय तर तू काय विचार आर लोन करूया.
मग तेच म्हणलो रे. सोलर तुम्हाला चार लाख आहेत. मग लगेच म्हणलो मी लोन करणार मग.
तेच की तुला हा मग तेच सगळी माणस ह्योच विचार करतात.
अर सगळी तेच करत्यात पण मला परवडना करू नका तुम्ही सगळ्यांनी चुकीच आहे हे. ह मला पैसे मिळणात.
आता कसं
मेिकल लाडलय हं
आला बघ पाऊस.
हम्म बारीक आहे.
भावा ती ओला परवा रविवारी शंभर टक्के करून चार्जिंग लावून ठेवल्या काय शंभर टक्के चार्ज. करून त्याच्या कोणी हात बी लावाय नाही त्यांनी.
खरच की. धाडसच नाय कुणाच हात लावायच.
का?
पाऊस आहे बाहेर. कोण जाणार त्या जात.
एक तर धाडस का काका नाही तर तूच करणार.
नाही परवा तुला मी चार्जिंग घरला सोडलं.
हां
त्याच्यानंतर जशी गाडी आणून मी लावल्या ती गाडी तशीच आहे.
हां
होय तिला हात बी लावाय नाही. पॅशनचा सोडूनच दे विषय
पप्पा सकाळी गाडी घेऊून जातात. ते काय परत संध्याकाळीच येतात.
मी कुठं बाहेर जातच नाही. कोण घेणार गाडी.
आणि जास्तूंन कातं चालवते तरी ती
नाहीं काकांनी आंता बंद केलं नां तिअ चालवायचं
अं पावसा
पावसांळा आहे आंता काका गांडी घेऊन जातांत मोठी त्यांच्यामुळे हे उवघडचं आहे सगळं आंता हॅलो
हं पणं काका पावसाळ्यांत असं मंग काकांचं हात नाहीं लावणारं त्यांला चुकून सुद्धां आंता
असं गप बसूंन चालतं नाहीं बां दोन्हीकडनं आवांज यां लागते
हो बाकी बघं
तूं शांतच बसं
अरे नाहीं रे तूं कांहीतरी बोलांल तसं म्हणूंन मी शांत बसले मलां कायं माहिती नाहीं तूं थांबलायस
मी कुठं बोलावलंय
हं बोलं नां
चांग कांहीतरी बघायंला पाहिजे मं विचार एवढं कमी तसांत कायं होणारं माझ्या कां कायं मलां कायं कळणां झालं
कांहीतरी बघायलाचं पाहिजे तो तुंला पर्याय नाही
ते हात कायं बघायलां पाहिजे ते जरां कळलं नां मंग कांहीं प्रॉब्लेम नाहीं बघं बाकीच कांहीं प्रॉब्लेम नाहीं आपलां कायं ते एकदाचं कळूं दे कायं बघायचंय ते
वां असं कायं झालं की मलां एकचं माणूंस आठवते बा
नाहीं भावा येडां कां खुंळा चाळीस त्यांला पेपर येतील
हं
बसतोस कायं गंप म्हणणांर नको दिवसं बाऊनसूंन दे
हं हं
एकांला दोन पस्तांवा आलांय तुम्हीं विसरलं कसं सांगू होयं ओ मलां गॅरंटी संग आंला नसतं व फक्तं कसं आहे माझी चूंक मांफ केली संपत चूंक मांफ केली
मंग आंता कायं तरं करूंन सुधारायचं पाहिजे
हं हम्मं पणं कायं करूं कायं कळंना झाले आहे बिल्डरकडून पणं पेमेंट दिली आहे तो पणं म्हणतो जरां थांब बिल्डरकडनं एक येणारं आहे
मंग त्यांला द्यायला सांग की तोपर्यंत तेवढं वरचे पीस पस्तीस त्यांला कायं म्हणां म्हणां आंत्ता मलां म्हणां माझां आंत्ता हप्ता जाणारं आहे मलां लागणारं आहे तेवढेच पाठवा तुम्हीं नंतर नंतर पाठवा उरलेली
हिशोब लांव म्हणायचं
हां त्यांला तसं बोलूंन बघं शिऱ्या मलां तरं वाटते
परवा म्हणलेलो आता बघतो आज आणि. काय? तेज आणि कस विषय होतो हे इकड तिकड इकड हे मधी अपार्टमेंटचं एकाचं म्हटलं तु सँक्शन घेतलेलं काम गेलं आपलं.
हां.
हा त्यात निघाल असत भाई.
अरे खर ते गेलं तेज कारण वेगळं होतं ना?
तेच ना आपण बघून आलतो ते संभाजी नगरचं - -
संभाजी साईड च ते आता काय ते आता जे वायरमन आणून दीलता बघ त्यो तर परत आता देत नाही काम काय - -
का?
अरे ते कस माहती आहे विषय ते केदारलिंगच्या वेळेला केदार लिंगवेळी बाबांंच्यात काय तर विषय झालता. आता एक्झॅक्ट काय झालता हे काय विचारय नाही ह्यांना. हा पण जो झालता तो मोठा होता हे कन्फर्म आहे मला त्यामुळ ते ने मधी फोन कॉन्टॅक्ट बीनटॅक्ट काहीच नाही भावना ठेवल्या. तो म्हणाला नाहीच तेज्यानंतर मुश्किलीन कसं बसं काम आणून दिलं. ही चांगली गोष्ट. आता तेन काम आणून दिल्यालं त्याला पैशे पाहिजे होते ह्यातनं.